हा, काय करताय?
हॅलो?
हॅलो? काय करताय म्हणलं? हॅलो, ऐकायला येत नाहीये, का काय? हो जेवल आताच, तुम्ही? हो, हो, जेवली तुम्ही?
येऊन जाोगी बस
हा, हा.
नकी
काय झालं?
आणि काय? आणि काय चाललं?
काई नाई बघा नि
हम्.
काही नाही निवांत, एकदम दोन कोल्या तेच झाल्यात की काय?
नाही, एकच आहे कॉल.
होय काय?
तस कस, नाही, नाही. नाही, नाही, एकच कॉल हाय की.
हा, हा. बर, बर.
हं, हं.
काय आणि?
काय नाही बघ निवांत.
हा.
तेच म्हणल काय काय करालाय बघुया, तब्येत वगैरे कशी आहे?
हाय की मजे मस्त मजेत आहे तब्बे
हम.
मी पण आज नव्हते दिवसभर जरा काम होतं त्यामुळं बाहेर गेलेले.
होय.
माझी बस त्या तिकडंच पाच वाजता आली. होय हम.
हम्
आणि काय मग
काय नाही बघ आणि. निवांत आजचं वातावरण पण वेगळच हो तो पोरं हाईत की. ते अजून झोपायचे मुलग्याला त्यांनी घेऊन फिरतायत बाहेर जरा.
हम् झोपत नाहीत काय लव कर मुलं?
नाही झोपतात असं लवकर झोपलीत म्हणजे
हम्म हम्.
आज जरासं काय झालंय काय माहिती ऐकनात, झोपणात नव्हं लवकर. त्या ते ज उद्या लवकर स्कूल आहेत तर झोपण त पण
हम् हम् हम् एक दिवस करते तसं पोरं हम्
कोची मध्ये आज बस स्टँडवरती क्सिडेंट झाला बघितला न्यूज
हो बघितलं बई का उघडच आहे पण मी काय म्हणते ते अगदी खाजगी वाहनाची असतील त्या म एवढं अस तला धडको सर नाही कशाला ते
आणि ते नाही कार मेन ते म्हणजे रीलला वगैरे येत ना की म्हणजे बस बस रेक्ट फोर व्हीलर अशी धडकली आहे. म ती बाई कुटं मध गेली असेल तिथं
भौतिक वर चढायला लागले असणारे ते ड्रायव्हरचे काही तर चुकी असणारे फोर व्हीलरचे ती अंगावर घातली का काही कोणा चु गाडी अगदी बघित ना ना होयय. बघितलं मी र म्हणजे रीलल््स मध्ये बघितलं का नाही. ते चेपली आहे सगळी गाडी पणजे ली ती बसपत चेपली एवढ जोरात धडकली वयय बहतेक ते तू म्ह जे ब्रेक लागला नाही का काय झाला असणार आहे ते एक
खर तरी पण म्हणजे बस स्टँड वरती कार आणि टू व्हीलर वगैरे कशाला अलाव करतात काय माहिती. आणि गर्दी पण लय असते हो बसला खर गर्दी मु पण होतोय प्रॉब्लेम
ते हाफ तिकीट केल्याच फार ह वय नुकसान जिथं तिथं बायकांची गर्दी गर्दी गर्दी गर्दी हाच
होय काय न अस बाईकांना पण दम निघत नाही खरं म्हणायला गेल. म्हणजे पुढची व हा म्हणजे मी जॉबला येत होते ना तिकडं होय शेवटच ती आतली उतरुसतोपर्यंत त्यांना दम नसत.
असं वाटत की आपल्याला जागा मिळण्यासाठी वरधार पड बायका फारी वेद्यासारखं करतत खरं.
खरंच की. आता आम्ही म्हणजे जात होते ना मी इन्सलकंजीला जॉबला इकड रिटर्न नाही यायचं म्हणलं की माझ्या जेवावर येत होतं बस. मी दोन तीन बस आशाच जाऊ देत होते. म्हणजे ते असायची ना फुल बसायला. मग कुठे ढकलत वगैरे. जाणार आण च आम्ही एवढं एवढ स त्यात त्यात जाऊन आणि कुठं गुदमरून मेल बेल त आणि लेडीज आहेत किंवा जेंट्स आहेत म्हणून अस हळू पण जात नाही तुला ह अस धक्काबुकी केला करत मला आधीच इरिटेट केले गेले रागयेते.
होय.
चढायचंय तर व्यवस्थित शिस्तात चढत नाहीत हं आता वयस्भर बायका सुद्धा ऐकत नाहीत आहो.
याच फार असत्यात आगाव. वयस्कर बायका आपण म्हा तारी माणसं आहे, जाऊया पुढं जाऊदे पुढं म्हणतो. पण त्यांचीच गडबड गडबड कि तेच ते बघायचं.
हम्म, त्यात ते कॉलेजची वगैरे, मुलं वगैरे ती तर डायरेक्ट त्या खिडकी मधूनच आत जातात. ते सॅक वगैरे ठेवायचं त्यांची, लय बाय भयानक त्या इंजरकरजीत मी तर म्हणजे असं भरपूर वेळा बघित
आह होय, खेडेगावला असं अवेलेबल नसत्यात नाही, बस फार कमी असतंय प्रमाण जायचं. अगदी ती कॉलेज सुटायच्या वेळेेत लाईक. परत दुपारी एक, त्याच्यानंतर संध्याकाळी एक. हा हा. मग ते सांग यले. मी आज बोलयचे त्याच्यामुळे ती एवढी गर्दी होती हा. एक तासानं परत दोन तासानं जर बस सोडली, एक तासाचा असलं तर सोडा ना, तुम्ही बरं पडतय ना मग. मग कसं माणसं जरा एवढी गर्दी होत नाय. म ते वडाप मध्ये जर गेलं ना वडापनं एवढं में ढरं मारल्यासारखी असत्यात, त्या वडापला जाताना.
काय तरच, आता तर या शिरढोण मध्ये तेपण नाहीये. वडाप वगैरे म्हणजे मोस्टली हाफ तिकीट झाल्या पसणं बायका काय सगळ्या एसटीला जात्यात. टाइमिंग वगैरे चेक करून येतात त्यामुळं नसतं यार, संडेला तर बसच नसत्या. कारण की, कॉलेजवाले कोण नसतात ना. कॉलेजवाले शाळेत ते
होय होय. असं म्हणून चालतय का? शपक त्या कॉलेजच्याच पोरांनी प्रवास करायचा का, बाकीच्यांनी काय करायचा का नाही.
बाकीचे हात करून येत्यात, की आपल्या इथली.
नाही बाय तसं म्हणणं म्हणजे कसं होतंय, अवघड होतंय. मग आपल्या आपल्या गाड्या असल्या तरच बरं पडतंय, नाहीतर एखाद्या वेळेस तर मग फार होतंय. शेवटची सातची बस ते तर मग काय बोलायचं कामचं नाय.
हा. आता सगळं अवघडच. आज तर आम्ही दिवस पूर्ण सगळा स्कूलमध्ये गेला तिकडून घरी येऊन डोक दुकाय लागलय उन्हात आज. उन्ह एक लई पडाय लागलय.
पडायलाय, माझ पण आज दिवसभर एवढं हाल झालं आल्यावर अक्षरशा मी पाच वाजता जेवले जेवले नव्हती दिवसभर एवढं डोक
सेम कंडीश, मी पण चार वास ता जेवलीय.
आणि आल्यावर मी अक्षरशा कणी जेवल्यावर तासभर मोबाईल सायलेंट केलं दार लावल फॅन लावलं जी झोपून गेले कोण कायतरी वरडूदे तीक एवढं डोकं दुकालत माझं. आणि पोटात पोटात अन्न नसल की डोकं दुखतंय फार मला फार त्रास होतय नकोच होतय आणि उन्हात फिरले. त्यामुळे जास्त त्रास झाला. परत ना उठून म चहा करून घेतल्यावर जरा फ्रेश वाटलं. तवर बहिणीचा फोला तीजशी बोल मुलीचा फोण आला तिजाशि बोल चालूच होत. जरा स्वयंपाक केला जेवलं. बसलो मग आणि
होय. माझं पण आज काय सकाळपसून एक कॉलिंग मी दोन तीन दिवस झाल कॉलिंगच केल्याल न्हयाय तुमच्याशी जो लास्ट कॉल झालाय त्याच्यावरती एक पण कोणाला कॉल केला नाही.
नाही काल नव्हत हे नव्हत नाही नाही काल हेच नव्हतं नेट. तेच नव्हतं पूर्ण वर्ण सर्वर डाऊन असल्यामुळ.
ते तर आहे काय माहित नाही एवढं मला काय पण मी केलेच नाहीत कोणालाच कॉल काल.
काल दिवसभर फोन कुणालाच लागला पण नाही कुणाला माझे तर दोन कॉल डिस्कनेक्ट झाले ते नेटचा प्रॉब्लेम होता ना जरा ते वरनच काहीतरी होत वाटत. त्याज्यामुळे म्हणून तर मी कोणाला मेसेज केल नाही आज मात्र आता मगशी अनेकएकटी कराय लागली फोन. म्हणल आता तुला कारण माझे आज से संमतेेत मग आता तवर आले तर मग येतेत तवर म आणि करायला येत आता काय फ्री च ये. दिवसभर झ
मला तर आज त्या ऐश्वर्या तईंनी आज डायरेक्ट तेरा कॉल करायला सांगितलं संध्याकाळपर्यंत आता ओनली माझे दहा कॉल झालेत. अजून दहा कॉल आहेत.
पण तर आपलाच फायदा आहे ना त्याज्यात
नाही पटपट होतय बरोबर खरं मला कसं म्हणजे विषय व्हायला लागलाय हिची सा शाळा असत्या त्यात ते टिफिन बाकीचं चहा नाष्ट्याचं हे तेन आवरायचं अस ते त्यामुळ टाईमच भेटत नाहीये आणि थोडा टाईम भेडतोय त्यामध्ये दुसरीच काम होत असात्यात आमची.
पण आपला फायदा हायन त्यात घर बसून आपण थोडी
होय ते तर आहेच हं नाय त्यांचं काय हे नाय सोडा व्यवस्थितच सांगत होत्या त्या
हूं आपली तेवढीच मदत होती ना एक त्याच्या जीवावर चालणं म्हणजे फार अवघड आहे आजकाल संसार. त्यामुळ आपला गुडक्याला काट तीचा आधार म्हणायचा तेवढाच आपलं आपलं निदान आपलं तरी रिचार्ज वगैरे किंवा आपलं काहीतरी पर्सनल काहीतरी तर आपण अडकढूतो. आपल्या आपल्या तेवढ्याच पैशानं
होय. तुम्ही त्यांची मम्मी ना
हम्म मम्मी हाय तिची मुलगी ये माझी गेलेली परवा ती तिकडेच होते मी दोन चार दिवस होते निवांत मस्त राहून आले मुली
अ हा तेच त्यांनी सकाळी म्हणजे कॉल केला होता ना तेव्हा मी म्हणजे तुमचं नाव घेऊन सांगत होते की तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे असं तसं म्हणून म तेव्हा त्या म्हण होय मम्मीचं आहे आमची म्हणल हा
कसं होतंय लांब बाहेर लांब आहे कुठे जायला मिळत नाही जाते मुलीकडे तेवढंच थोड महिन्या दोन महिन्यात ना एकदा जाऊन दोन दिवस राहून यायचे तेवढंच काहीतरी चेंज होते
ते तर आहेच तुम्ही पण आत्ताच जॉईन केलाय काय
हो म्हणजे अगोदर करणार होत पण नाही झालं माझं पण घरात पार्लर अस त्यामुळं ते नाही मला जमलं पण आता म्हणलं तेवढंच जरा काहीतरी मुलाला आधार होतोय म्हण म्हण आणि परत
हा हा चालेल ठेऊ मग
हा ओके
हा